हॅलो
हा कोणंला काय झाल न काय करतायत.
आता झोपले पोर झपे लावले हूं
उद्या किती वात जायचं कामवर
आम्ही आम्ही नंबर वाजता जाऊ. तम्हाला डब्बा नको. डब्बा नको. आम्ही घरी येईन जेवायला.
घरी येणार एक वाजता.
हो.
किती दिला? दीदीला झोप ओल पिऊला झोपवल
अन आम्ही झोपलो.
तुम्ही झोपले की जागीच ये अजून फोनवर बोलु राहले जागीच आहे नं म
एक एक कानात फोन चालू ये. झोपली काय?
नाही हो बोलत आहे फोन चालूच ये झोपते ना
दररोज वाज लास झाले. झोपा आता आम्ही झोपतो.
एवढं लवकर झोप लागली अ मोबाईल ला टी पिक्चर नाही पाहिला का
आम्ही सकाळी सात लाच उठल होतो. त्यामुळे आज असं लवकरच झो ये ना मला चिदे चुन चुन करताय आज.
हम्म हम्म.
डोळे चुणचुन जातय असा आर्थ वेल्डिंग लागली आम्हाला
तेल लावायचंय डो
ह कपडा लात तेल लावून घेतो ना आम्ही.
पँड पॉल.
दोन मिनट दोन मिनट झाले. कर कट.
रद्द झाला अड कॉल ते चार के